हा हम्म आवरल बघा तुमचं.
आता भांडी घासायची बघा निवांत चालूय काम.
हा हा जेवण झालं.
जेवण तेन झालं बघा. माहेर ला आल्यावर पहिलं जेवायचं जेवायचं. हा तिथं कसं काम पटापट आवरायची गडबड असतीया.
हा.
कधी एकदा आवरून बसन होतय इथं काय नाही निवांत चालतय कसं पण.
चालतय माहेरात एक वेगळं अस
होय.
हम्म हम्म.
उन तेन काय पाऊस तेन.?
पाऊस आताला आभाळ झालंय बघा.
हा हा आज चार वाजता पाऊस सांगितलाय ओ.
आज व्हय येऊ दे कसा तर येऊ दे खर येऊ दे. म्हणतो लय अवघड केलेय पावसान.
होय होय उकडायला लागले तर कसलं.
उकडालेकन आ रस्त दुखडव देने
हा ते फॅनच किती पण वारा झाल तरी झोप लागत नाही हो मामा सग मोबाईल बघ जा झोपून बेड वर झोपून मोबाईल बघ जा.
डास चावत्यात. अन डास चाऊन झालं की अंगावर पांघरून घ्याव तर उकडतंय.
हा का फॅन नाही का?
फॅन हाय की आमच्याात.
मग कसं काय ते डासाच जरा अगरबत्ती तेन लावायचं ओ.
मी केलाय सुनाताई ला. हम् हम डासांची अगरबत्ती लावली होती ते सपत्या लगेच तासाभरात.
हा हा मध्ये गुड नाईट आणायचं एक पाच दहा मिनिट लावायचं त्या खोलीतन बाहेर यायचं
हम्म.
आणि नंतर मग जायचं.
कुठं कुठं लावायचं प्रत्येक जण वेगवेगळ्या खोलीत झोपतय. ह् हम्म हम्म हम् असं पण हाय ना. आम्ही वर हीथं वरल्या घरात वर असतो दीदी त्यांनी खाल् घरात वर झोपत्याात, आमच्या आजे सासरे खालच्या घरात खाली झोपत्याात. आमच्या सासुबाई सासरे ह्या घरात खालीच झोपत्यात. असं काही वेगवेगळ्या ह्याच्या झोपत्यात ना. मग अवघड होतय.
हा डासासाठी तरी पण आहे ना सका का संध्याकाळ जरा आहे ना सहा सातच्या टाइमाला तुमचं काय कसं पण चूल आहे धूर करायचं जरा घरातील
हा तस
धुरान धुर आणि त्यावर हा कडुलिंबाची पान असतात ना ति, जरा टाकायची त्या धुराच्या वासानं जात्यात.
हा हा. रात्री
तेन झाल?
मी जेवण झालं. हुं. अ म्हणजे पक्का हात धराय येत नाही सोडा.
सेजार ना बोलले. ढीग त्याचा पाग जा पुढे गेला, मागं गेला होतय ना. व्यवस्थित धरायला लागत हुं, बांधाय येत नाहीत.
हा लई जपून कराय लागतय.
जपून कराय लागतय. हम्म आमचे सासरे पहिला बांधायचेत, आता जरा समजत नाही जरा वय झालयतेन.
हा हा.
पाकातला मग म्हणजे घरात खायला असलं तर चालतय, ते जरा पाहुण्यांना द्यायचे होते नाही. म्हणून बाहेरन बोलवलं, मग काय घरातल्या घरात कस
ऊठ ऊठ हा.
हूम.
पोरग एक लई कडकडी हाय.
लई दमवतय ना?
लई दमवतोय. हा तिथं कसं, कोन पण घेत होती ना
हा, हा, हा. त्यामुळं, जेवण आवरलं का?
हे धर, जेवण आवरलं बघा, जेवण तेन झालं. इकड आण त्याला घालूया, इकड आण त्याला घालूया. इकडं ये जेवणतेन झालं. भांडीचं तेवढी राहिली होती.
आमच पण जेवणतेन आवरलं, जेवायचंय आजून.
हा, हा.
हूम्म.
जेवायच हाय आजून?
हम्म जेवायचं हाय.
हा, हा.
नाही तेनी जरा शेताकड गेल्यात, तेनी यायचे आहेत जेवायचं हाय.
हा सगळे जेवताय काय आल्यावर?
हुं. एकत्र.
हा, हा.
हुं. म अ काल जरा अमच्याकड.
जेवायला
जेवायला होय, रात्री कनी जरा तांदूळ भिजवल होतो म्हणजे परवा दिवशी भिजवल्याल काल आंबोळ्या करायच्या म्हणून
हा.
आणि रात्री तेज थोडं आप्पे केलं आणि आज सकाळी थोडया आंबोळ्या केल्या.
केल्या व्हय, म तेला आणि चटणी, सांबार केला आच्छीला?
होय अ खोबऱ्याची चटणी, बटाटूची भाजी रात्री केलंती हाय.
हा.
आजून, चटणी द्या.
ह्म. ह्म.
हम्. आणि मंग काय भाकरी केलत्या, भात, मोडाची आमटी केलत्या.
ह अ.
आणि शेंगदाण्याचा कुट, लसूण घालून वांग केलतो घट्ट.
हा. हा.
हम्. हम्.
सुकं वांग
ह्म सुकंवांग केलता. हम्म्. तेच बरं वाटतंया. लई महाग झालय ओ. पंचवीस रुपये पावशेर वांगी आहेत. हम्म.
तेज्या आत काय नाही.
काय दुडका,
हा. दोडका, गवारी ते सगळं महागचय.
हम्म ती केळीची बाग बघीतलीसा तुम्ही.
हायत की आमची केळाची
उं हुं. चिकुच चिकुची बाग. लाल निघलेली केळीची म्हणलं. चींकूची बाग ओ. ते कुठं झाल्या ती, कुठलं गाव ओ ते.
चिंकूची वाडी म्हणत्यात ती. ती खिद्रापूर कड हाय तिकडं ती वय.
हा. कुरुंदवाडकर.
हा हा हा ती खद्रापूर हा ती.
ह्म ह्म ह्म गेलतासा.
अ.. नाई तिकडं काय गेलं नाई, तिथं वॉटर पार्क तें न हाय नाई त्याला.
हम् वॉटर पार्क ला येणार. ष्टा, जेवण सगळं देणार का? ह्म. तिथं काय तर मोठ्या माणसाला साडेचारशे रुपये हाय वाटतं.
फी. हा हा.
हम्म् आमी.. इ.. या लहान मुलांना नाही वाटत. आणि दहा वर्षाच्या वर असली तर आडीचशेय वाट
हाप हा हाप तीकीट.
हा हाप टिकीट.
हा.
उं हुं. जायाला पायजे.
ते ह्या उन्हाळ्यात गेलोच नाही. आता आज रविवार हाय आज कुठ तर गेलो आसंतो तिथं आसतो तर. आज तिथं हीकडचाय आणि
होय.
चार दिवस झालं आलोय. छ छ
बारगवा.
ह
पॅन्ट.
ते तिकडे ते एकदा करायला पाहिजे. पण बघायच हम्. हम् ला गेलता.
नीट कार्तिक कार्तिक ती भांडी त्याला, जिवून सगळ सकाळी वर पेंगायला लागलायसं.
हा बोला की, खि खिद्रापूरला गेलतासा होय तुम्ही?
ते हिथ वहीनी गेलतो गेलोतो नरसोबाचीवाडी आणि खिद्रापूर एका दिवशी केलोय ते गेलतो मुलगा आठ आठ नऊ महिन्या होता तेव्हा गेलतो आम्ही असंच ते पेपरला आलतो हिकडं हिकडं मग मिस्टर यालती हिकडनंच गेलतो सांगितलं नव्हती तिने अचानक आवरून बस म्हणून सांगितलीत तू जायचय मग हिकडनच गेलतो आणि मला हिथं परत आणून जेवण तेन करून हिथच आणून सोडलं
हा.
आणि न्यायला आलत मग.
हा हा मा
मग ते चिकुची वाडी तेन करायचं हुतं खरं आम्हाला घरातनच निघायला तेव्हा दहा अकरा वाजल हुतं नाय मग नरसोबाची वाडी केलं खिद्रापूर केलं आणि नाश्ता एकदा केला नंतर जेवलो
हा हा हा. बाहेर नाश्ता पण लाई महाग झालाय.
होय सत्तर रुपयाचा परवाच बघा डोसा खाल्ला गुरुवारी सत्तर रुपये.
होय ढोश्याचा तर सत्तर रुपये झालाय. डोसा लोणी डोसा ते पेपर डोसा त स्पंज
एकशे दहा तेन अस हाय ते रेट,
होय ते जसा डोश्याची पद्धत वाढल तसे दर वाढ ल्यात. साधा डोसा घेतला की सत्तर साध्या डोस्याच्या वर गेल साध्याच्या वर गेलं कि मग दर वाढतय. हम्म ती पुरी भाजी म्हणा
हा पुरी भाजी पण साठला काहीतर हो
हा तीन बरी वाटत्या खायला.
होय होय तरी पण आहे ना आपण घरात केल तरी भारी वाट तेना डोसा एक आपल्याला तसा जमत नाही म्हणून बाहेर खायला हाऊस वाटत्या पुरी भाजी काय आपण घरात करू शकतोय. हा. आमच्या घरी बाहेर पुरी भाजी खाऊन देत नाही, घरी करायचं म्हणत्यात.
हा हा खरं ते बाहेर त्यांचे जे चव येत्या कणी ती घरात येतच नाही ओ किती जरी केलं तर
ते ना पुरी पुरीच जेव्हा ते मळतात ना त्यात जरा तेल आणि हे घालायला लागतय
मग घालतोय की मी पण करताना कायम तेल कडवून घालतोय की त्यात. खरं त्याची चवच वेगळी येतीया अहो.
आपली चहाची साखर आहे ना ती थोडी घालायचीच त्याला हा चहाची साखर
हा हा हा. बाहेर जेवणात कनी आमटी, भाजीत सुद्धा साखर घालत्यात, रश्यात सुद्धा घालत्यात मटणाच्या
घालत्यात घालत्यात होय, आता मी पनीर तेन केल्यावर त्यात गुळ घालतोय की थोडं
हम्म
गूळ दही हे सगळं वापरते.
आमच्या देवराजचा वाढदिवस मोठ्याने केलता कनी तेव्हा ती म्हणजे मटणाच जेवण केलंत नई तेव्हा ती रश्यात त्या आचार्याने चटणी हे घातलेली. साखर
हा हा, य आदू य गोलू दादा आलाय य पोरगा आमचा लई आहे. खेळणी काय नाही ते वहिनींच्या मुलग्याचा घोडा तेला नाही त्याला खेळाय दे ना आपणच खेळायला लागलाय.
हा हा तिकडे खेळणी असतील ग तेजी?
नाही तेला इथ काही.
हा हा. हा काय करायचं त्या प्रत मग आता कधी जाणारा?
मग आणि काय?
जाणार कधी मगं
काय ते उद्या नंतर परवा च जायचं उद्या जायला पाहिजे उद्या सोमवार आहे ना? उद्या सोमवार आहे ना उद्या हां.